हॅलो?
हा, येतोय ना आवाज?
होय, होय, येतोय.
आपोआप कट झाला काय ते?
बारा मिनिटे झालेली वाटतं होय, आपोआप कट झाला बोलण्यावर, नंतर कळ- बोलत, बोलत असल ना, कळत नाही किती वेळ झाला?
होय.
त्यांनी आटो सेट केल्यात वाटत, दहा मिनिटं झाल्यावर बंद करायच.
हा, लक्षात नाही आपल्या-
तुमचा तर चौथा कॉल असेल ना? होय, बाराच्या वरती नाही.
आधी होत होत रेकॉर्डिंग आता होत नाही.
होत ना, आधी हो-
आधी नाही, आधी पंधरा, पंधरा मिनटं बोललं तरी कट होत नव्हतं.
हा, हा, अच्छा म्हणजे मी सेट केलं टामिंग ते.
हम्म, सगळेजण सांगत नव्हते, म्हणून केले असेल.
हं, हं. तुगण आणि मग- मी म्हटलं, तुम्ही डी करताय म्हटलेल. चेक करून घ्यायला येतय ब्लड वगैरे.
नाही मी बंद केलं, तर लॅबमध्ये जावा की. हा.
हो, लॅबमध्ये आहे ते येतात घरी, ते एकटे आहेत जेंट्स. त्यांना सांगितलं ना- तरी येतात घरी येऊन करून जातात. हम्म. सह्याद्री म्हणून आहे की ओ ते, सह्याद्री म्हणून आहे - त, बघा त्येनी मोस्टली असं बाहेर फिरूनच घेतात. अ.. ते गडकरींच्यात असतात बघा गड हॉस्पिटल मधलं तित असतात ते सह्याद्रिचे हा येतात घरी फोन केले की येतात ते
ह, ह
हम्म बाकी मग
काय नाही तेच आवरायचं नाही मला भाऊ आहे की छोटा
छोटा तो मीच
त्यांची काय होय
हा, हा एक बहीण एक भऊ
होय दोघेच
हम्म कितवी ला आहे तो
तो आता चौथीला आहे
हम्म फारच छोटाय की
होय लय छोटाय होय झालं
शाळा कोणती?
काय
स्कूल ला कोणत्या आहे म्हणलं
इथ माधवला अ पेट्रोल पंपच्या इथं साखर कारखान्याचा पेट्रोल पंप आहे ना
हा, हा
तिथं हाय
हम्म असल इथं ते आमचे कोरोचीला चुलते वगैरे राहतात नाही मग तिकडं कधी गेलं तरच तेवढंच क ते रस्ता दिसतय आम्हाला नाहीतर काय बी नाही
हम हं नाही गव्हर्नमेंट स्कूल ला नाही तो प्रायव्हेट स्कूललाच आहे
हा, हा
आ पेट्रोल पंपच्या वाटे मग हायस्कू स्कूल त्यांची बिल्डिंग मोठी हा
तुमचे मुलं काय कामाला कोणत्या स्कूलला जात्यात
इथ आहे मॉडर्न हायस्कूलला आहे सीनियर के जी ला आत्ता मोठी मुलगी आणि छोटा नर्सरी ला आहे मॉडर्न हायस्कूल जवळ पडत आहे ना आम्हाला इथ
होय, होय तिथंन जवळ पडते हेच घाल नाओ
हम्म
दुध
आता हे हा सण झाला की आणि कोणता सण येतय
आता हे झालं की पुढच्या महिन्यात आता हे येतय महाराष्ट्र बेंदूर येतय मग बेंदूर झाला की आणि पुढचे मग आणि सण चालू झाले सप्ट ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये आता आणि परत गणपती येतोय हरतालीका पहिला नंतर गणपती येतोय.
हम्म.
मग ते झालं की आणि
सण चालूच मग, दसरा येते मग दिवाळी.
अ होय. देवी बसत्या मग.
तेच की.
मग दसरा मग दिवाळी.
म तिथनं आणि परत सायलेंट.
होय, बरोबर आमचं कॉलेजच्या टाइम मध्येच सगळं सण येतात आणि सुट्टी असली की काहीच नसतंय.
होय ना. आणि नंतर मग अ हे झालं की, मग जानेवारी पाासून आणि चालू संक्रांतीपसून.
होय, संक्रांतीपासनं आणि हाय तिच चालू.
हम्म, सण वगैरे.
तुमच्यात असं सणाला एवढंस काय नसतं ना, तुमचे मेन दोनच सण असतात.
दोनच असतात होय, दोनच मेन असतात. सकाळी असं आवरायला वगैरे एवढं काय भेटत नाही काय नाही. झालं दोन झाले की झा--हम्म. म डेक्कनवाले पण शापूरची यात्रा करताय काय? हा.
शापूर मध्येच येते ना एरिया, शापूर.
एरिया तिथं तेच म्हटलं, तिथ एक ती होती माझी ऐक फ्रेंड.
म्हसोबाचं मंदिर म्हसोबाचं मंदिर शापूरमध्ये पण आहे. हा आणि इकडं गणेश नगर मध्ये पण आहे, शापूरचं मंदिर होय. म्हसोबाचं मंदिर आहे इथं.
हम्म हम्म.
त्यामुळं करायलाच लागते. काय कोण कोण करतात
करायला लागतंय, डेकनचा एरिया त्यातच येतोय सगळा.
होय.
हम्म.
ठीक हाय टायम झाला.
आणि आता सहा मिनटं का सात मिनटं झालीत. आपलं कळायला लागलंय का टायमिंग काय नाही, बघायला लागत नाही. आता टायमिंग चाललंय म्हटलं, बघायला लागना. नाहीतर काय बोलायचं प्रश्न पड तंय दहा मिनिटं काय बोलायचं? काय बोलायचं दहा मिनिटं, काय करायचं कळत नाही?
होय, त्या आणि काय त्या मॅरिड बोललो नाही का मी तुम्हाला त्या तर काहीच बोलत नाही, मीच त्यांना काय बोलू कळत नाही? आणि जास्त टाईम बोलत पण नाहीत त्या.
टायम बोलत नाहीत.
नाही, काहीच बोलत नाही, मी त्यांना क्वेशचन विचारते त्यानी आ सर देत्यात झालं, त्यांनी तुम्ही कसं असं समोरनं स्वतःहून बोलताय अस‌ सर त्या नीट बोलतच नाहीत.
होय काय.
मीच त्यांना क्वेश्चन विचारतोय तुम्हाला काय आवडते? आणि काय करताय? ते म्हणून अस.
काय करायचं?
आता बोलायला तर पाहिजे हा रेकॉर्ड तर व्हायला पाहिजे बोलायला तर पाहिजे.
नाही तर होय नाही तर उगाच ते कॉल लावायचं आणि ठेवायचं मग काय त्याचं काय बेनिफिट पण होणार नाही.
हम्म त्यानी पहिला मला त मेसेज केलतो ना त्यांना मी तुम्हाला तेच तुम्ही फ्री असल्यावर मला कॉल करा म्हणून तेव्हा त्यांनी मला त्याचा कॉल लावून फक्त ठेवायचं ना बोलायचं नाही म्हणून मग मी बोलले की नाही असं कसं रेकॉर्ड व्हायला पाहिजे की रेकॉर्ड झालं नाही तर कसं होणार ते अकाउंट पण धरणार नाही मग ते वेस्टच जाणार की
वेस्टच झाला एवढा वेळ हे करून.
ह
मग?
हम्म. मग त्या माझ्यासोबत बोलल्या ते बोलले की आतापर्यंत कॉल मी असंच केलोय दहा मिनिटं असंच चालू करून ठेवायचे म्हण आणि स्वतःचे काम करायचे. मग ते रेकॉर्ड झाल नाही तर कॉल, कॉल रिजेक्टच होणार कि मग ते होय.
यच त्या
एकात दुसऱ्या कॉल झाला तर त्यांनी समजू शकतात की होय. लँग्वेजच मराठीमध्ये तर बोलायचं आहे आणि त्यात पण त्यांना समज न एकाद दुसऱ्या तस केलं तर चाल त्यांना वाटेल काहीतरी इशु आलेला म्हणून असं झालेल वगैरे ते एक होऊ शकते. सगळेच कॉल असं केल्यावर त्यांनी काय म्हणणार
हम्म, ते म्हणणार नाही हे असंच केल त्यांना पण कळते की ह्या सगळ्या गोष्टी. लक्ष त्यांच्या त्यांनी एवढं सगळं त्वचत म्हणल्यावर लक्षात येते ना.
हम्म.
आणि बघ मग मम्मी का घरासारखं का जातात जेवाला?
अ नाही ह्याच मार्केटिंगच काम कि महिलांच्या आरोग्यासाठी काम करत्यात. म्हणजे तुम्ही जे आता अ हर्बलचं नाही हे बी, आर, मोर, कंपनी है अ त्याच्यामध्ये ह्याच काम बी, आर, मोर, कंपनी आहे. गुगल वरती सर्च केला तर तुम्हाला दिसतेय बघा सगळ.
ते आमचे दुभे भरतात तो ते त्यांच को मसाजला आहेत त्या आणि होते क बि सन काय मागला सारखं ते आयुर्वेदिक तेल, केस गर्दीच तेल परत प्रोटीनची मुलांसाठी पावडर मग तुम्ही आपण रेग्युलर काय पण च्या वापरातला तुम्ही हारपिक म्हणा, हडवॉश, पण आज सगळं ह्यातलं घ्यायचं असं. बोललीत मला मी एवढं जास्त लक्ष अजून दिले नाही त्यांच्याकडं.
हम्म, हम्म.
परत आपले बाकीचे प्रॉब्लेम असतात. बॉडीचे, प्रॉब्लेम त्याझ्यावर पण आहे ना, हम्म हम्म.
चालते मी कॉल कट करतो, आता तुम्ही करा मला.
ओके!
हा हा चालते.